हॅलो.
हॅलो.. हां.
हाय.. हो येतेय.
हा.. हा.
हा बोला?
आणि ह्या हा.. काय चाललय तुमच?
ते खरय.. काय नरम येणा हो कुठे काय म्हंटले? काय? काय?
शाळेचा वगैरे म्हटलं ग्रुप आहे का तुमचा?
चा ग्रुप हो.. आहे ना. शाळेचे ग्रुप बरेच आहेत ह.. ह.. पहिलीत पहिलीत ते चौथी. चौथी ते दहावी हि. ह. ह भरपूर. हा म्हणजे हा वेगळ्या मैत्रिणी गोळ्या झाल्या काही गेल्या काही नवीन आल्या मह्.. म्हणजे छोटं पहिले प्राथमिक शाळा मग माध्यमिक शाळेच्या वेगळे मग कॉलेजच्या वेगळ्या. भरपूर मैत्रिणींचे ग्रुप पये.. पण भेट नाही एकीलाही होत नाही.
अच्छा आमच्याकडे आमचा व्हॉटसअप ग्रुप आहे.
अच्छा हा हॉट्सअप ग्रुप.
हा व्हॉट्सअप ग्रुप मुळे आमचं गेट टुगेदर वगैरे करतो आम्ही.
प्लेन न मग. पण तुमच तुमच्या गा.. सा.
पण जात असते. ना.. आजकाल कसं फेसबुक आणि याच्यामुळे वगैरे एकमेकांशीे भेट झाली त्याच्या ऑनलाईन मीडियामुळे भेट. अअअ
भेट भेट हा.
हा आणि मग त्यामुळे ग्रुप तयार झाल्यावर मग - - अ तसे लांब लांब राहतो. पण हा वॉट्सअप ग्रुप म मग भेटी वगैरे होतात. पिकनिक वगैरे कधी कधी - - काढतो आम्ही.
अरे वा!
अड. नुकतंच ज- - जानेवारी मध्ये आम्ही इथे गेलेलो गोकर्ण, मुर्डेश्वर वगैरे फिरायला गेलो होतो.
अच्छा जानेवारीत बरोबर तेव्हा सीझन चांगला अस - -
हा थंडीचा वेळ असते ना हा हा डिसेंबर जानेवारीत वगैरे - - फिरायला छान असतं. त्याच्या आधी गेल्या वर्षी आम्ही सांगलीला गेलो होतो. एक मित्र आमचा सांगलीला राहतो.
हा सांगली अच्छा - - सांगली सातार माझं गावयं. हा पण उन्ह गरम ह्याच्यात हैना गर्मीमध्ये कंटाळा येतो फिरायला अशा भागांमध्ये खूप गर्मी होते. कुठे पण फिरायला जायचं तर थंडी मध्येच छान वाटत. वातावरण पण छान असत. हा थंड वातावरणात छान वाटतं. ता. कंटाळ नाहीयेत फिरायचा ते गोकर्ण वगैरे कसं आहे म्हणजे?
कुठेही जायला.
गले होते म्हटले.
हा तेव्हा मी जानेवारी मध्ये कोकर्ण आणि मुर्डेश्वर वगैरे तिथे कर्नाटकात.
ते ते दत्तांत आहे का तिथे?
हा नाही ग शंकरच हा गोकणला पण मोठं देऊळ आहे. शंकराच मुर्डेश्वरला पण है.
अच्छा दोन्ही ठिकाणी शंकरा - -
हो दोन्ही शंकरातच है मुर्डेश्वरला - - तर एक मोठ - - ठ्ठी अशी शंकराची- - मूर्ती है - - म्हणजे अशी ती लांब थांबून सुद्धा दिसते अशी ट्रेन मधून जाताना सुद्धा दिसते एवढी मोठठी - - ही अशी मूर्ती आहे शंकराची.
हो का?
हां.
पण मग किती वेळ लागतो
म्हणजे आमचं गाव पण त्या साईडला च आहे त्याच्यामुळे आम्हाला तसं ह बारा तास तरी लागतात कमीत कमी जायला तिथे इथून म्हणजे शहरातून आमच्या इथून हा म आम्ही सगळं रिझर्वेशन वगैरे करूनच गेलो होत दोन आधी रिझर्वेशन केलं होतं आणि एक चार पाच दिवसासाठी गेलेलो असं बुधवारी वगैरे निघालो रात्री हा सगळं आधी ऑनलाईनमुळे आता बरं पडत ना हॉटेल बुकिंग वगैरे सगळं केलं
आणि जरा लवकर केलं तर थोडस रेटमध्येध्ये पण
हां हो डिस्काउंट मिळतो आणि मग कारवारला गेलो कारवारला मग आम्ही चांगलं म्हणजे इथलं जर छोटं होतं गो पहिल्यांदा आम्ही ग मुर्डेश्वरला उतरलो एक दिवस तिथे थांबलो तर तिकडचं जरा छोटं होतं हॉटेल आणि मग मग एक दिवस तिथे फिरून मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीच एक गाडी केली होती आम्ही किती दहा आठ नऊ जण होतो मग गाडी केली सकाळी काळीच निघालो मग कुठे कुठे द्या फिरलो. आणि त्याच्यानं
जवळपासचे सगळे काय काय.
हा आणि एक की यांना केहज म्हणून पण होतं एक केवज होतं याना यांना केहज नाव त हां एक ठिकाणी हा गुंफ म्हणजे असं गुंफा नाही आहे म्हणजे असं हे आहे. नाही खूप अशे मोठे मोठ ते असे दगडाच असे फोडलेले टाईप असे हा दगड असं नॅचरलीच ते तसेे दगड आहेत. त्या तिथेच कोकण आणि अ त्याच्या पुढे येतं ते गोकर्ण कुमटा वगैरे त्या ठिकाणी.
अच्छा अच्छा.
हा हा तिथेच असं जायला वगैरे खूप लांब आहे तसं थोड उंचावरती आहे चढायचं वगैरे पण खूप
हो का अरे बापरे पण मग तिकड चे अ
काय म्हणत होता?
तिकडची भाषा कन्नड का?
हा कन्नड भाषा आहे ति पण आता हिंदी आता आपल्याला कन्नड नाही येत त्यामुळे हिंदी वगैरे चालत हा आणि तिथलं एक चांगलं होत माहिती आहे त्या याना केव्हजला प्लास्टिक च काहीच नाही ती घेऊन जायला देत म्हणजे चेक करतात. म्हणजे प्लस्टिकच्या आपल्या बॉटल पण प्या हा प्यायची बॉटल सुद्धा आपण खाली ठेवून जाय बट
बापरे पण मग तहान लागली मग काय करायच इतक्या वरती? तिथे सोय केलेली असेल त्यांनी. आणि म जागोजागी त्यांनी सोय ठेवलेली हे.
नाही हा तेवढं तिकडे वर गेलो ना तर तिकडे त्यांनी एटीआय दिलं होतं. गुळपाणी म्हणजे असं दिलं होत वर चढण केल्यावर त्याने स्वतःच त्याने गुळ
म्हणजे आम आपल्या इकडे जे पांडव लेणं वगैरे तसंच चढून जाई
हा हा चढून असं बरंच नंतर चढून वगैरे च गेलो. काही जणांना त्रास पण होत होता.
हो बरोबर पण मध्ये आधी कल्पना नव्हती का अस चढाय ते वगैरे
नाही तसं माहिती होत पण अ... थोडं फार होतच
होतच होतच बरोबर मला पण नाही झेपत बाबा खुप जास्ती वरती चढुन जायच अन् ऎंटिलेजेबल
पण ते थंडीचे दिवस जरा
हा म्हणजे जरा हा तेवढं थकाव थकावत नाही होत इकडे हा गर्मीमध्ये तर कसं हाफ हुफ नुसत होऊन जातं घामाघुम आम्ही आता तुळजापुरला गेलेले तर बापरे एक एक तर ते तिकिटाच्या लाईन मध्येच एवढी गर्दी. आणि पंखे चालतयत तरी असं वाटते का असं भट्टीतच बसत घामा घूम नसते त्याच्या साड्या वगैरे घालून गेलेलं महाबरे कुठून त्या साड्या घातल्या अस कामाला झालं होत. भयंकर गरमी आहे त्या भागात खूप गरमी बापरे पण म्हणजे छान दर्शन झालं म्हणून हा आमची कुलदेवी आहे ना मग आम्ही जातो कधी तरी पण मग यावेेळेस असं झालं की त्या अधिक महिन्याचा शेवटचा दिवस होता म्हणून जरा जास्तीच गर्दी होती. ते
अच्छा आता नुकतंच जाऊन आलात वाटत.
आ हो कालच गेले होते मग परवाचीच गोष्ट परवा गेली होती मग काल पुण्यात आम्ही मुक्काम केलं आज आले
तिथ पर्यंत ट्रेन जाते का?
म हो आहेत. ट्रेन पण मग आमचं अचानक ठरले तर, आम्ही गाडीनेच गेले होते. जाण्याऐण्याच काही वाटलं नाही पण. तेच, गरमीमुळेच म्हणजे एरवी काय नाही तसं तीन तास साडे तीन तासात झालं आमचं दर्शन अक्कलकोटला पण गेले होते तिथे तर अर्धा तासातच झाल.
अच्छा
त्याच्यामुळे थोड अश ठिकाणी मला आता न थंडीतच जायला. हो, हेच तर आहे सगळीकडे आणि सुट्ट्यांच्या दिवशी टाळावं तुम्हाला पण कधी जायचं असेल तर पहिलेच सांगते सुट्टीमध्ये जाऊ नका. नाही, सगळे सुट्ट्यांमुळे. आणि काय असा महत्त्वाचा दिवस असेल ना त्या दिवशी भयंकर गर्दी.
तुळजापूरला पण अस चढण वगैरे आहे का?
मंदिरापर्यंत गाडी जाते. नाही तिथे काय चढायचं वगैरे फक्त. मंदिर असं जरा. खाली आहे तेवढ्याच त्या बाहेर आहेत थोडश उतरून जायचंय असं मग तेवढंच.
अच्छा.. जेजुरीला मला वाटत बरात चढून जायचय ना?
पायऱ्या पण उंच उंच येत जरा.
अच्छा.. अच्छा.
होऊन जात तस पण एवढ्यात.. मी पण नाही गेलीये तिकडे. आणि लग्न झाल त्याच्या नंतर नही गेली. मग तुम्ही अस लग्न वैगेरे झाल्यावर कुठल्या देवीला वैगेरे जाता अस काय आहे?
आमच्याकडे आमचे फ कुलदेव आहेत की मल्लिकार्जुन देव आहे आमचा.
अच्छा.. हा मग तिकडे जात असते. अच्छा.. त्यानिमित्ताने गोवा पण फि फिरण होत.
हा.. आता आमचं गाव तिथून जवळपासच असल्यामुळे आम्हाला तर तस रोजचच चे गोवा म्हणजे असं काय.. आम्हाला नवीन नाही एवढ? काय?
आमच पण गाव तिथे नारिंगर ना? गोव्याच्या जवळच आहे. पुढे
अस नाव नाही सांगायची. आपली गा.. याची पर्सनल.
हो.. नाही. एवढ काय नाही? आपल स्वतः पण एक गावाच नाव वगैरे ठीके चालेल.
हा.. ह्म्म. आमच त्याच्या पुढे येत. कर्नाटकामध्ये येत. आमच कर्नाटकात येत. त
तुमच महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरवरये का? प्रॉपर कर्नाटकच.
प ते गोवा कर्नाटक बॉर्डरवरच. हा.. म्हणजे माझ माहेरये ना अगदी गोवा कर्नाटक बॉर्डरवर तीन किलोमीटर वरये. म्हणजे चालत पण जाऊ शक
हो.. म्हणजे.. तुम्ही बॉर्डर पार करू शकता? चाल म.. आमच्या आईकडे असचये. की अर्धा तास लाग हो.. माझ्या... जायला. म्हणजे आम्ही गुजातमध्ये जाऊन पंधरा मिनट त्यात परत महाराष्ट्रात येतो अस छः
अच्छा ह ह हा हा कोकण रेल्वेचे जादा स्त तर ना हे सगळं लागतात गावं कणकवली कुडाळ वगैरे कुडाळला तर अर्धी गाडी कुडाळलाच खाली होऊन जाते
खूप आहे छान अ. अ. वाटतं गेलं कि पण तिथे पण ना उन्हाळ्यात नाही उन्हाळ्यात चा..
माझी शाळेतली एक मैत्रिणी आहे कुडाळला तिच्याकडे पण आता तिने पण बोलावले एकदाच जायचं
हा नाही खूप छान आहे पण तुम्ही संडे मध्ये जा ब जानेवारी. फेब्रवारी ह. खूप छान आहेत तिथली मंदीरं वगैरे पण खूप बघण्यासारखी समद... तो इतका सुंदर नियाशार आणि कचरा नाही काय नाही
ते तारकर्ली वगैरे ना तिथचल्याबद्दल ऐकलेलं खूप छान आहे.
हो एक मध्ये मध्ये माझे दीर घेऊन जातात आम्हाला ते बीच आतल्या आतले पण इतके सुंदर. पण इकडचे पण असे बीच नाही इतके सुंदर बीच आहेत तिकडे.
आम्ही पण जाऊ वरत डिसेंबर.
की बरं पडेल असं बीच वगैरे फिरायला.
हो हो हो.
इकडे गाडी करायची ती ई. ओ. आ. आ. मग ते आतले आतले बीच छान बघते. येतात. कारण तिथे ना लवकर अंधार होऊन जातो ते गावां गावांमध्ये ना लवकर अंधार होऊन जातो. पण बघण्यासारखे सगळे बीच खूप छान.
संपत आलीय.
हो हो चालेल हं हं तुम्ही सांगा हा ओके बाय. ओके हा बाय.